अच्छा हॅलो
हा
काय चाललय बर आहे का.. हाय बरी बघ.. ह. घरी हाय बघ कुठ होतीस तू
हा मी इकडे कोल्हापूर साईड ला असते होय तुम्ही कुठे असता
मी ईकडंच हाय
हा हा मग कसं काय चाललंय चहा नाश्ता वगैरे झाला
झालाय की
हा
तुमच्याकडे आणि कस काय सण आता सगळे चालू झाले असतील एक एक होय की नाही
हो होय आता बेंदूर आलाय की हो आमचं महाराष्ट्र असल्यामुळे एकदम छान असं बैलांना वगैरे सजवतात आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर शेतीचं प्रमाण जास्त शेतकरी राजाचा मित्र तो त्याच्यामुळे वर्षभर कष्ट करतो म्हणता त्याला एक दिवसाची सुट्टी मिळते मग त्याला सुट्टी देऊन त्याला आंघोळ वगैरे घालतात नदीवर विहिरीवर नेऊन शिंगांना वगरे त्या कलर करतात मग घरातल्या सुवासिनी नी बायका गोडा गोडाच नैवेद्य करतात पुरणपोळी करतात त्या दिवशी मग ते बैलांना खाऊ घालतात वर्षभर कष्ट करतात त्याच्यामुळे त्याला एक दिवस सुट्टी मिळते ना त्याच्यामुळ सणामुळे त्या आता ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण असतो आमच्याकडे हा हा हा हा
मग ते सण साजरा करतात मग बैलाला एक दिवस. शिंग रंगवायची त्याच्या पाठीवर झूल घालून त्याला असं रंगवतात, सजवतात त्याला. आणि सगळ्या गावातून . गावातून मिरवणूक काढतात. पुरणपोळीचे जेवण करतात. त्या दिवशी पूर्ण त्याला काही काम करू देत नाही. असं नाही बळीराजाला पूजा करते छान. बैल आणि ते मिरवणूक काढत्यात सगळ्या गावातून छान करतात मस्तं असत.
हा हा तुमच्याकडे बैलपोळा म्हणतात कायं.
आमच्याकडे बैलपोळा म्हणतात.
हं, आमच्याकडे त्याला बेंदूर म्हणतात. दोन असतात ना महाराष्ट्र बेंदूर आणि कर्नाटक बेंदूर मग आमचा कर्नाटक बेंदूर असतो. अ..
पश्चिम महाराष्ट्र जंगले
हा हा हे बैलपोळा म्हणतात. तुमच्याकडे आमच्याकडे बेंदूर म्हणतात. अ तुमच्याकडे सारखंच आमच्याकड पण थोडी-थोडी पद्धत. त्याच्यावर शिंग रंगवायची, परत झूल घालायचं गावातून दुपारच्या पुढे मिरवणूक असते. ढोल घेऊन.
हा ज्यांच्याकडे म्हणजे शेती असतात, त्यांच्याकडे बैल असतात ना. आणि ज्यांच्याकडे शेती नसते की नाही, त्यांच्याकडे छोटे मातीचे रंगवलेले पांढरे असते. कलर वगैरे केलेले बैल घरी आणतात दोन त्यांची पूजा करतात त्यांना आमची आजी कस करायची सगळे तिखट मिक्स करून त्यात कोथिंबीर जिरे काय काय मसाले घालून त्यानी त्याचे शिंगोळे अस ते आकार करायचे आणि ते तळायचं बैलाच्या .
ते डिझाईन्स असते त्याच्यावरती करतात का?
ते शिंगात खोट्या बैलाच्या शिंगात घालायचं, देशापुढे ठेवायचे, त्याला माळा, वस्त्र... घालून त्याची पूजा करायची, म्हणजे ज्याच्याकडे बैल नाही. खरी. बैल नाही, हा म्हणजे प्रत्येकाच्या घरी..
पण तसेच असते.
मी फक्त एवढंच की हित की नाही या भागात मी बघितलंय मातीचे असतात. आमच्याकडे नाही कलर केलेले असतात. खूप छान अस छोटे- छोटे बैल...
होय आमच्या साईडला मातीचे असतात घरोघरी कुंभार विकण्यासाठी येतात आमच्या घरा इकडच्या भागात होय त्यांना मग आम्ही धान्य देतो पैसे पण देतो त्यांना त्याच्या बदलात ह आणि
ीती ब काही नाही
होय होय आमच्याकडे पण पुरणपोळी करतात पुरणपोळीचे नैवेद्य दाखवतात परत त्या दिवशी बैलांच जरा राजेशाही असते
हो होय वय
अ छान असते बैलपोळा
होय होय
व वर्षभर कष्ट करतात म्हटल त्यांना एक दिवस सुट्टी पाहिजे की आपण कस सुट्टी घेतो कंटाळा आल्यानंतर होय हा सुट्टी द्यायलाच पाहिजे त्यांना पण येणार कि ते काय बोलत नाहीत म्हटल्यावर त्यांना आपणच हे करायला पाहिजे
हो आ ते भागात जसं गाव बदलल तस पद्धत बदल वेगळे वगळे ते सते थोड थडं खर कसं पणत आज उद्या फरक काहीतरी पद्धत बदलते
होय होय तुमच्याकडे मिरवणूक असते का म संध्याकाळी
सकाळी साडेबारा एक वाजता अशी मिरवणूक काढते चार वाजसर आमच्या आमच जे शेताचं गाव आहे ना तिथं तर खूप छान असते मिरवणूक आम्ही बघितलं ना छान असते मस्त
हा हा हा ह तुमच्या काही दुपारी काढतात मग आमच्याकडे संध्याकाळी असतात
होय काय आणिम त्याकडे पूर्णाच स्वयंपाक सकाळीच बैलाला घालून थोडा विश्रांती घऊन असे खाऊस म्हणून सगळे गावातून घरून तुझा बैल मा जास्त रंगवला कि माझा रंगवला अस एक एक प्रकारची खाऊस असते ना सगळ्या गावात तम फिरवून मस्त कर
लहान मुलांना तर लई पाण्या व त फुगा बिगार लावतात शिंगाला दोरी घ्यायची आपल्या गळ्यात आडकवायचं पळवायचं त्यांना
हम्म आमचे पण आहेत दोनशे तज्ञ. आमचे दोन बैले त्यांना आमचे म्हणजे घरातले छान सजवुन मस्त मिरवणू वगैरे काढतात.
होकाय अ मारत वगैरे नाहीत.
होय होय होय आणि खूप अे मायाडु आहे. त्याना सवय कि नाही असं ओळखत्यात लगेच माणसं मायाळु आमची.
हा हा. त्यांना पण कस कळत असेल ना आपणच आपलीच हे तर ह आणि पान हो.
अज इ थ नस्ते मस्त
हो शंकराच पण महान आहे ना. हे नंदी म्हणतात की त्याला. त्याच्यामुळं देव देवासमान असल्यासारखं.
एक दुसरं देवाचं स्वरूपत आज त्याच्या जीवावर आपण. पण खातो व म्हणजे शेतकरी शेतकऱ्याच जीवन बदलावेच.
होय होय शेतकऱ्याचा पोशिंद असतो.
होय हो ते टॅक्टर वगैरे हाय मान्य पण. बैल बैलान जे कष्ट केलेलं असत ते अगदी नैसर्गिक. किती व्यवस्थित अस दिव हा आणि एक दिवस ते म्हणजे ऋशीपंचमीला. तुम्ही म्हनला. तेव्हा सुद्धा बैलाचं काही तरी. केलेलं खायचं नाही का तर त्या त्याचा मान राखायचा म्हणून. पचलेल माणसा म्हनजे केलेलं असते की नाय. हा ते माणसन पिकवलेलंच खायचं बैलांना केलेलं का खायचं नाही. जा
हा हा ते ग गणपतीमध्ये असते ना गौरी हा हा हा ग गणपतीमध्ये असते ना गैरी गणपती मध्ये ते ऋषी पंचमी हा हा आमची आजी करते ते सगळी प परड्यामध्ये जे फळभाज्या होत. ना ते घेऊन ती भाजी वगैरे करून खाते एक दिवस.
खूप म्हणजे त्यानी किंमत दिली अस का तर त्याला त्यांन इतके दिवस आपल्याला हे केलेलं असतं एक दिवस माणसानं केलेलं खायचं म्हणजे कळून दे माणसाला थोडक्या त काय राबवावं लागतं शेत. शेेती मध्ये असं थोडक्यात त्याच हे आहे.
हा हा म्हणजे तो राब आपल्याशिवाय आपल्याला त्याच्यात काय घालून उगवताच येत नाही.
कळतय नाही लोकांना कि बाबा किती बैल कष्ट करतोय काय करतोय.
होय त्याच्या पण कष्टाची जाणीव पाहिजे की.
कि होय.
होय.
हम्म.
हो प्राणी पण आपल्याला किती मदत करतात बघा. कि कळत नाही पण ते कस करून येतात ते.
दा आपल्याला हे करतात पण ते आप पल्याला जानवुन येत नसतय एकमेकावर एकमेक ' ' अवलंबून अस
होय सगळी आपण एकमेक इंडिपेंडेंटच आहे साखळीच आहे आपली तिन निसर्गाने तयार केलेली साख
होय होय होय पण ते आपल्याला जाणवून येत नाही आप एखाद्याला कळत एखाद्याला नाही कळत हम
होय पण त्याच्या त्या साखळीतली एक गोष्ट ष्ट नसली की पूर्ण साखळी बिघडते
होय होय हो
होय म्हण्जे मानवाला सगळ्या ग गरजाही त्या सगळ्या पाहिजेच एक एक काय नसून चालत नाही त्या
हो की खाय जावु
होय पाऊस कोणद एकदा पडला परवा त्याच्यावर कायच नाही बघा ते शद पाऊस पडल्यामुळ शेतकरी खुश झाला पर बी घातल्यात आणि आता परत आणि ऊन पडले आणि टेन्शनच आलेय बघा शेतकरी काय कररा बी तेन
जरा जरा त्यागळेच वय बग ह्यावेळेस बग जरा पाऊस म्हणजे लांब गला हे कनी
व्हय व्हय लांब गेलाय.
होय गेल्या वर्षी लवकर चालू झाला होता कोर्स!
होय होय मे मध्ये चालू झालेलं आहे ह्यावेळी कायच नाही आता मृग नक्षत्र निघालयच तरी पाऊसस नई
हो गेल्याळेस पंधरा सोळा मे पासूनच पउस ह्यावेळेस लवकर नाही आता जुन महि ना निम्मा झाला तरी पावसाचा पत्ता ना
होय आणि आता उ आज उद्या आमोसा आले ना सोमवती अमोशा तुमच्याकडे काय करतात सोमवती अमवशेला
पूजेस पूजाच असते म्हणजे आता हि ह्या अधिक महिन्यात कस प्रतिक महिन्या तेमु आपल्या लेखीला वानं देेणं वगैरे भरपूर काय कायं सगळ्यांच जे जे द तीने करते आईच ओटी भरतेत मुलींना करते जावायला लेकी हो के ले कि माहिती मुलीला अधी म्हणजेथ मी पणन मुलीकड आले इकडं तिनं पण मला काल केलंन नातींची पूजा केली काल कुमार त्या लक्ष्मीच नते दोघी पण होय त्यांचे होय होय
भावानं केला परत मी का आईला केले ओटी
हा हा हा
हाआ मम्मी छान वाटते कार्यक्रम केल्यानंतर होय आणि ते काय त्या तीसं पदार्थ द्यायचं आनार स म्हैसूर पाक असं जाळीचे जे पदार्थ असतात ते द्यायच असतात ना होय
जिदी ते धुन ला गो आनांद
होय का आणि चांनअ
माझ्या भावाने पण दिला होता माझ्या पण दिला माझा भाऊ पण पण हा
हा हा
माझ्या जावयाना आणि माझी मुगी दो द प ज
हा हा आणि अधिक मास मध्ये चांदीला जास्त महत्त्व त्याच्यामुळे बायका जोडवी भरपूर घ्यायला लागलेत
होय होय होय होय आणि किती माग झालाय पण हौसला मोॉल नाही बघ ह
होय होय बायका का घेतल्याशी वे गप बसत नाहीत आणि आपलं होय ते ले नसल्यामुळे घ्यायलाच पण पाहिजे जे अन छान वाटतं ना ते घातल्यावर एक वेगळाच आनंद असतोय अ मा होय
आपले सण वार करायला किती छान वाटत की नी
होय होय आणि आपलं भारतीय संस्कृतीच वेग मजा खूप आहे त्याच्यात प्रस आ म्ह की सग चहामध्ये
होय होय मुलांच्या पेक्ष असे मुूल्य न लिहावज
वाटतं लग्न होत गे म्हणजे वेगळातच पोरी असली पोली हे तसं पोरना हे आणा ते आणा असते हौस नाही का अस नाही पुरीेची फार लग बग चालू मला हे पाहिजे मला ते पाहिजे घर ण दोघी ख गोळ्या
होय आणि लेकीला करायचं म्हंटलं की आई लगेच
उत्साह उत्सा फार उत्साह निर्माणत होत आईला मला तर अधिक महिन्यात करायची म्हणून एवढी गडबडीनं पण झालं मग
होय आणि लेकीकडे जायचं म्हंटलं की सगळं सकाळी पहाटे उठून सगळं आवरून ये त्या
काल आली होती तोवर मुलीन माझ्या पुरणाचा स्वयंपाक